हम्म बोल की.
कुठायस?
काय बिझी झालास काय? फोन उचलाला वेळ नाही होय रे तुला फोन केलेला मगाशी.
नाही फोन सायलेंट वर होता. हा तू काय करालागलायस?
मी काय नाही जरा म हे जरनल लिहित बसलोय. लिहायचय. कॉलेज ची कामं बाबा.
अजून पूर्ण झालं नाय.
आता आमची सेम आता पहिली झाली रे-
हा हा.
तू दुसरी सेम आहे ज महिनाभरान सेम लागेल.
बर.
मग आता ते तेझ्यासाठी आता कंप्लीट करायचं हाय. काय नाही आवाज येइन का व्यवस्थित?
हा यालाय आता.
ह काय कॉल का केलता माहितीय- माझा एक मित्र आहे आत्ता बारावी झाल्या. मग ते बीसीए करायच म्हणतय. काय कस असतय बीसीए-
बारावी कशात न झाल्या नेमकं?
बारावी तेजी कॉमर्सला
हां हां असं काय नाही असं बाच बी स ए ला कसं आहे बी स ए मध्ये कसं आपण कोणत्या पण हेच्यातन- घेऊ शकतोय ऍडमिशन आर्ट्स, कॉमर्स, सायन्स.
चालतंय पण जातय-
हा. पण त्याला पण कसं आ सीईटी लागते आपल्याला. बी बी सी ए आणि बी बी एस. ते वेगवेगळ्या सी ई टी असत्यात, म्हणजे एकच असते पण असतेत दोन अस त्यातंन आपण कस, पी सी एम बी अन् बी एस सी असतय ना तस.
सायन्सला असतय, तस हे असत्यात टेस्ट असतात अजून. ते पहिला द्याय लागत्या. मग त्याच्यावर ते आपल्याला ऐडमिशन ते आपल स कॉलेजच्या अगोदरच असतय, एक महिना अगोदर तर.
बर आणि त्याला मार्क किती लागत्यात? कुठला आपसेेस?
असं काय नाही कि, आपले किती? कॉलेजच्या हेच्यावर असतय आपल्या
बर.
मार्क हा.
आणि ते जो काय सिल्याबस काय असतय?
सिल्याबस हाय हेजा आपला. जे अ वेगळा हाय थोडा पण, लय फक्त प्रोग्र्यामिंग ल्येँग्वेज हाएत ना त्याला.
हम्म.
हा तु जर काही एम एस सी आय टी झाली असली, त्याजी, तर मग तुला जरा थोडं सोपं जाईल.
बर झाल्या सोड तीजी, एम एस सी आय टी दहावी नंतर अ.
हां हां.
हुं.
म थोडं सोपं झालं, कारण त्यामध्ये कस? प्रोग्राम अन ते लॅंग्वेज असतात ना भरपूर.
बर.
हा बी सी मध्ये असं कस काय पहिलं? फर्स्ट इयर ला कस? सी लँग्वेज असत्यात, त्या तस आपल्या हेला आपलं रेग्युलर आपण करतो, तेव्हा सी शिकवत्यात आपल्याला.
हा हा हा.
हा सी फर्स्ट लँगवेज असत्या आपल्याला फर्स्ट.
सगळं तुम्हाला तुम्हाला सगळंच शिकवत्यात, बाहेरन कोर्स करायची काही गरज नाही.
नाहीच बाहेरची गरज काय करणार? आपल्याला जर काय ऍडव्हान्स पाहिजे आसल, तर शिकू शकतो आपण.
हा हा हा हा.
हा कॉलेज मध्ये कस आता जास्त असं असतय ना, एवढ्या जनांना कसं शिकवणार त्यांनी? एवढ लक्ष देत नाहीत, त्यामुळे होय.
कण इना आणि काय त्याला काय लागत ऍडमिशन ला मग?
ॲडमिशनला असच बारावीच र हे लागतं रिस हे रिझल्ट.
रिझल्ट हा.
होय एल सी, बोनाफाइड. आपला इन्कम सर्टिफिकेट. आणि एवढंच लाागतय आणि हे अस
बरा हाईस, हा कोण ते सी इ टी दिलेली ना?
हां स्कोअर लागतो तेचा.
हू हू हू हू.
व्हय.
उम् फी किती हाय तुम्हाला?
मला आहे आता अ अठ्ठावीस हाय की, अठ्ठावीस.
हा हा हा हा.
होय जर कास्टमध्ये बसले तर, मग थोडंफार कमी असतय, एक पाच सहा हजार पर्यंत बसतय.
एवढी कमी होतीया कास्टला
होय कास्टमध्ये भरपूर कमी येते.
हम्म हम्म!
होय!
बाय त्याच कास्ट आहे सोड.
हां हां! मग काय नाही मग आपलं जर फॉर्म भरलास तिज स्कॉलरशिपचा तर आपल्याला फी किती किती माहितय सतरा सोळा सतरा हजार पर्यंत जाते.
हम्म हम्म मग मिळतीया का?
होय थोडीफार कमी होतिया की.
हम्म हम्म!
पण नाहीच भरल्या तर मग पूर्ण फी भरावी लागती ना सगळी.
पूर्ण भरावर लागतंय.
होय असंय. तेज सस तीन वर्ष आपण अस एवढं भरणार ना फीस जास्त आणि परत क्लासच येणार परत बाकीच एक्झाम पण असते ना एक्झाम फी पण असते याला. ती वेगळी असती फी.
एक्झाम फी आणि वेगळी असतंय?
होय ती वेगळी असती त्यातन नाय.
ह हा हा!
हा!
विषय काय आहेत तुम्हाला फर्स्ट इयर ला?
मला फस्ट सेमिस्टरला प मॅथ्स होत पर सी, सी प्लस
होय हा.
मॅथ तसं काय नाय आपल मॅथ्सला बारावीच तना आपल हेज लॉजिक वगैरे तीन. तेच होतं सगळं फक्त त्याचं थोडंफार ॲडव्हान्स होतं बाकी काय नाय एवढं.
हॅलो!
बाकी हॅलो!
हा बोल की!
हॅल हा तेच म्हणलं. आणि काय फक्त सी प्लस, सी आणि मरा हेज मराठी, हिंदी, इंग्लिश
नंतर आर्किटेक्चर एक नवीन होता सब्जेक्ट.
तेवढंच होतं.
हा! मी सेकंड सेमला काय पाहित लं हेज आपलं सी पण होत सोड नंतर जावा जावा पण होत लँग्वेज.
जाव पुन्हा?
होय.
बी सी ए मध्ये सगळ्या लँग्वेज हायत ते कुठल्याच ही नाय. सगळं कोडिंगच हाय पूर्ण. हॅलो! हॅलो. हॅलो. हॅलो.